हॅलो हॅलो?
बोल आवाज येतोय का?
हा येतोय तुम्हाला माझा येते स्पष्ट,
होय होय येतोय,
हम्म हम्म काय नाही परवास, त्याच फोन घेऊन बसलेली मी. हा आणि त्यावेेळेला कनी अशी, एक न्यूज ऐकली हो, कि अ एका चौदा वर्षाच्या अं मुलगीचा, एका अठ तीस वर्षाच्या म्हणजे, मा व्यक्ती बरोबर कनी, लग्न लावून देत होते, हा मग ती मग त्या, दल मला अस कसं वाटलं, की ज्या आता आपल्या अजून्या रूढी होत्या परंपरा होत्या, त्या अजून पण असं म्हणजे बंद झालेल्या नाही आहेत, म्हणजे ती एक कशी हात ती गोष्ट मला कशी वाटली, की जो बालविवाह, बालविवाहाची जी प्रथा होती आपल्या आधी, जुन्या काळात तशी, ती मला वाटली मग कस, आपल्या ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत, किंवा ज्या जुनाट प्रथा आहे. ज्या अमान्य वाटतात, किंवा लाछनास्पद वाटतात आपल्याला, त्या अजून पर्यंत कुठ कुठ तरी अजून दिसतात, त्याच मग आपल्याला वाईट वाटतं ना. कि आता बघा की एक आपली त्यातली एक जुनी परंपरा, किंवा प्रथा म्हटलं सातर ते आपली कुठली होती ती सत्यप्रथा हो, सतीप्रथा हा म्हणजे सतीप्रथा म्हणजे काय! एखाद्या स्त्रीचा जर नवरा मेला किंवा म्हणजे मेला तर त्या नवऱ्याच्या चित्तीवर त्या बाईनं सती जायचं म्हणजे जे स्वतःला जाळून घ्यायचं असं होत ते सतीप्रथ. हो आणि मग जुन्या काळात मग ती कशी सतीप्रथा कि अ एखादा म्हणजे त्यावेळेला बालविवाहामुळे ही प्रथा म्हणजे आलतिना की म्हणजे त्या वेळेला कस होत कि पाळण्यातच लग्न लावून द्यायचीत. नाहीतर कसं एखादी मुलगी वयात आली कि लगेच लग्न लावून देत होते मग लग मग त्यावेेळेच्या काळातील लोकांची कणी म्हणजे मानसिक स्थिती कशी असायची कि आता आपल्याकडं अ त्यावेेळेला कस कामधंदे वगैरे जास्त नव्हते ना मग मुलींना कस शिक्षणाचा अधिकार नव्हता.
हा हा.
वगैरे नव्ह
हो ल म्हणजे लहान वयाच च लग्न होत
हा लहान वयात लग्न होत होते मग त्यामुळे कसं आणि ह्या जर प्रथा पाळल्या नाही पाळल्या नाही तर म मग त्या काळचे लोक कसं करायचे की वाळीत टाकायचे. गावाबाहेर काढायचे किंवा गाव गाव गावातील अस सगळ्या लोकांचा संबंध तोडून टाकायचे आपल्याला जे अन्नधान्य मिळते किंवा जे आपल्याला जगण्यासाठी पूरक ज्या गोष्टी मिळतात त्यापासून आपल्याला वंचित ठेवत होते त्या काळातील लोकं. मं आता हो. आणि मग त्याबरोबरच एकं त्यातलीच एक ती म्हणजे अशी म्हणजे खूप वाईट आणि लांछनास्पद प्रथा म्हणजे ती सतीप्रथा होती. ती अं एक अठराशे एकोणतीस मध्ये बंद झली ती केली बंद राजाराम मोहनराव यांनी. मंग त्या आणि बालविवाहामध्ये पण कसं व्हायला लागलंय आता आता पण कुठं कुठं तरी एखाद कुटुंब असं म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब अस्तं पण त्या एकेकांना कसं वाटत असतं की हा मुलगी म्हणजे एक जबाबदारी आहे आपल्यावरती. मग ती जबाबदारी आपण लवकरात लवकर पार पाडावी असं वाटत असतं ना. हा म म्हणजे काही काही ठिकाणी आपल्या कडे म्हणजे आर्थिक परिस्थिती कि नाही आपली मग एखादं चांगलं स्थळ आलं किंवा ते बोलली कि असुदे बा बा नारळ आणि मुलगी द्या, मग कसं लगेचच लग्न लावून देतात ना आता पण. एक हां खेडेगावामध्ये पण आज अजून ती प्रथा सुरूच आहे. बालविवाहाची, मग त्या अजून एक त्यातली प्रथा म्हणजे अं आपल्या ज्या पाळीच्या काळात आपल्याला पाच दिवस बाहेर बसवलं जातं घराबाहेर हम ती एक हा ती एक प्रथा म्हणजे कसं अं आं. आता अजून पण कोकण माझी एक दोन एक मैत्रिण एक दोन मैत्रिणी आहेत कोकण ल्या त्या अजून सांगतात की त्यांच्या त्यांची ज्या वेळेला पाळी होते त्यावेेळेला पाच पाच दिवस त्यां पडवी म्हणून म्हणजे एक घरा बाहेर एक छोटासा भाग असतो पडवी म्हणजे. त्या पडवीमध्ये त्यांना पाच दिवस राहावं लागतं. मग तिथंच त्यांचं अंथरुण असू दे जेवलेली ताटं असू दे, चहा पिलेल्या वाट्या वगैरे असू दे तर तिथंच ठेवलं जातं. मग त्या तिथच धुवायच्या आणि तिथंच ठेवायच अजून तशी म्हणजे ती प्रथा अजून चालत
पहिलं ते. लोक पाळतच होतीत ना?
हा पण नाही अजून
किंवा जेवण करून द्यायचं नाही ते हा काही नाही अजून पण चालू आहे. पाळणूक
होय कोकण वेळ गाव हम्म पण नाही कोकण विभागामध्ये पण अजून कसं जेवण बनवू देत नाहीत. म्हणजे आधीच्या काळातली लोकं फक्त म्हणजे ती एक अशुद्ध म्हणून मानलं जात नव्हतं ती दोन्ही दृष्टिकोनातून म्हणजे आपण विचार केला पाहिजे. ते कसं म्हणत होते कि हया काळात तरी स्त्रीला म्हणजे पाच दिवस आराम मिळावा.
हो हो आ आता ह्या काळात ते म्हणजे त्यावेळी लोक तस समजत होती म्हणजे आ आराम मिळावा त्यावेेळी त्यामुळ ते बाहेर बसवणं किंवा हे ते चाल होत. पण आता कस त आता सगळं म्हणजे आता जग आहे त्यामुळ ते सगळं बदललंय आता. आता तसं कुणी का पाळत नाही. आणि अं प्रत्येकाला आपापलं म्हणजे आता अण्णातून म्हणा किंवा व्यायाम म्हणा
हा.
त्यामधून ना प्लस थ्रीया म्हणजे मजबूत होण्याचा प्रयत्न करतायत.
होय होय. मग त्यामुळ कसं आपल्या मनात कसं मग त्यावेेळेच्या काळात कसं अ स्त्रियांच्या मनात स्त्री पुरुष समानता जा एकक म्हणजे दृढ निश्चय व्हायचा की हा पुरुषांना उच्च लेखलं जातंय आणि स्त्रियांना जर दु्यम दरज्या दुय्यम दर्जा देतात. मग आता तसं नाही आहे ना? आ
हम्म आता स्त्री आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबर आहे ना चाललाय. आणि अ हो बरोबर ना चालतय.
ह त्यावेळेला कसं असतं. स्त्रियांना जास्त वेळ बाहेर जायच नाही. हे काम करायचं नाही. शिक्षण घ्यायचं नाही. उच्च शिक्षण. त्याची मनाई होती.
डोक्यावरून पदर घेणे हे ते म्हणे हा ते म्हणतात ना? अ कसला गोशांना काय ते घराना म्हणतात ते ग गोष
हा हो हा हा म्हणजे कस स्त्रियांना आपला मतदानाचा अधिकार नव्हता. शिक्षणाचा नव्हता. आता आपल्या
आता बघायला आत्ता ह्या वेळेला म्हणजे या घडीला बघायला गेलं. तर स्त्री या मतदानाच स्त्रियांना अधिकार आहे. नंतर शिक्षणात पण स्त्रियांनी बाजी मार - रली आहे. आणि शिक्षिका आहेत बघित
आत्ता स्त्रिया विमान उडवत आहेत. रॉकेट उडवत आहेत.
रॉकेट वर चालवतय. नंतर प्लेन - असं कुठलाच म्हणजे आता विभाग राहिलेला नाही.
राहिला नाही कि स्त्रिया नाहीयेत.
नाही का? आता आताच्या जगात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून
काम करतात. मग तेच मग तुम्हाला सांगायचं होत की आता म्हणजे कुठ तरी ती जुनी रुढी परंपरा आपल्याला दिसते. पण ज्या आधीच्या ज्या होत्या अ छोट्या छोट्या असू देत. त्यामुळे स्त्रियांना जो मानसिक किंवा शारीरिक त्रास व्हाय चा. त्या कुठ आता म्हणजे बंद झालेल्या आहेत. मग आपल्याला कस? आपलं जे भारताच संविधान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबे- आंबेडकरांनी लिहिलय. त्या त्यामध्ये, डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय.
त्यांना त्याचा अधिकार दिलाय.
शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे.
म्हणा किंवा नोकरीत सुट्टी म्हणा... कि गरोदर वगैरे किंवा अस- काही झालं तर.... त्या सुट्टी घेण्यास त्याचा अधिकार- दिलाय. नाही पहिल्या वगैरे मिळत नव्हत्या ना.
होय.... आता होय. हो सुट्टी मिळते. पण त्यातलं जे वेतन सुद्धा आपल्याला सुरु असते आठव्या महिन्यां- पासूनचं.... पाच महिने. ज्या वेळी आठव्या महिन्यापासून ते बाळ आपलं पाच महिन्याच होऊपर्यंत. आपल्याला म्हणजे पगारी सुट्टी असते. ती पण आपल्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मिळालेली. हे आहे. आणि आपल्याचा म्हणजे म्हणजे, नवऱ्याच्या मालमत्तेमध्ये आपला पन्नास- टक्के हक्क आपल्याला अधिकार मिळालेला आहे. मग तेच तुम्हाला मला सांगायचं होतं की, त्या जोडणी-
आहे आधी काही असं नव्हतं ना? पण ते आता- आपल्याला म्हणजे.... प्रत्येक महिलेला- किंवा प्रत्येकाला तो अधिकार आता आहे. छान... पणी किंवा कामाला जाणं म्हणा, किंवा आपलं स्वतःच मत मांडणं- सगळ्या गोष्टी आता होत आहेत. पहिल्या एवढं काय म्हणजे होत- नव्हतं. जुन्या प्रथा, जुनी परंपरा- अ... नवऱ्या पुढं बोलायचं नाही, हे नाही ते असल्या रुढी, परंपरा- होत्या पण आता त्या म्हणजे बऱ्यापैकी थोडसं- आता पहिल्यातल्या काळातल्या जर बघितलं आजी वगैरे- थकलेल्या असल्या. तर त्याच्यात थोडफार ते दिसून येत. पण आता नवीन पिढीच जसं जग बदलतय तस तसं सगळं बदलत-
आता. होय होय, आधी प आधी कसं आपल्याला स्वतःचा नवरा निवडायची- पण म्हणजे हा अधिकार नव्हता आता तसा नाही. आपला स्वतः वर आपण निवडू शकतोय. आतापर्यंत- आपला अधिकार आहे. मग तेच तुम्हाला सांगायचं होतं की- म्हणजे आता म्हणजे आधीचे जे जुने रुढी परंपरा वगैरे आहेत. ते आता पूर्णपणे बंद होतय. पण कुठे, कुठे तरी अजून पण- त्याचा म्हणजे आपला एखादी गो एक हा थोडाफार- प्र प्रमाणात ते दिसत.
त्याचा थोडा भाग दिसतोय. कारण आपलं चालत... चालेले हे उत्सव म्हणा किंवा सणवार म्हणा हे चालून आले... चालत आलेल्याच परंपरा पुढे आहेत.... आणि त्यात चाल... मग त्याचा काही रास झालेला नाहीये.... जे कुठं तरी आ आहेत थोड्याफार.... पण जे बदलायला हवं., ते थोडफार बदललेलं आहे..
हो हो हो.... ठीक आहे. तुम तुम्ही मला तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद....
हो हो हो. थँक यू....